ह.
हॅलो ये ना. येला येला.
बर बर बर बर. काय नाही मग काय सुटती कधी होणार काय काय चाले. हा.
निवां काय निवन त होणार एक दहा पंधरा मिनट पंधरा दहा दहा मिनिटात
दहा मिनटात पावसाचं वातावरण का आहे का झाले का नाही.
हम्. झालं इकडे आपलं गावाकड. गकडे जास्त आभला दिसतय. आपल्या गावाकडे पडला असं ना काही बडेल पाऊस
करडू दे आबा बरं फिर.
पंढर पंढर पाऊस
हा.
पडायला पाहिजे. हैर जरात माणसं शेती पण हे झालं. फेर थांबल्या. माणसांची नुकसान किती आहे जेणे. पेरणी केलं त्यांचं पण नुकसान आहे पावसाचं पाणी वेगळंच असत. ते नाही सगळीकडे पसरतो हे काय आपण मारलेलं पाणी
मारलेलं पाणी वग राहतग.
हम्.
आहे.
वष औष हा त्याला भरपूर सांगितलंय लय म्हणजे लय...
काय माहिती आहे मला सांगितलेल ते खरंय..
आम्हा... भपूर पाऊस..
ह...
भरपूर होणार कारण हा चार वर्षातन एकदा जरा... पाऊस लांबतोच चौथ्या वर्षे अधिक- अधिक... महिना ज्या वर्षी असतोय ना... तीन वर्षांत न एकदा तरी हेला- हे फळ असतंच. बरोबर हे लांबतय पाऊस... अधिक महिन्यामुळ पुढ जातंय हा एक महिना लांबतो...
हम्म...
जावं यांना फिरायला यावं प्रत्येक सासूला घरात जाऊन.. घेऊन त्यांचं उचलून घ्यायला यावं... सगळं घर मोकळ करायला यावं म्हणून तरी असतं सम... पाऊस लागत ना अ ह...
हम्म हम्...
म...
मग....
काय वाजलय रे गुड- गुड -गुड -गुड -गुड- गुड....
की सयलेनसर काढल्यावर गाडी इंजिन काम केला चालू करावी....
उद्या आठवणीन आना गोळी.. हो.... बर हम्म.... पाहीजे जरा मला फोन करा हा पोर नाही तर.... कोणीकडुन जाणार.... हो ह.... पाार
कय हो...
मतलबी.... हो मावशी घालतो की आणि काय ऑर्डर... ह....
हा अ....
थोडं सहन थोडं... बर.... ते... त.. ना म ये का का हा.... मुलांचं होत ना माझ्या.... आणि... चकली.... कारण मला मला त पल ते.... तसत म्हणत कण हो का मुलं दोन पाहिजे होती.... काही नाही पावसाचं वातावरण झालंय चांदण्या दिसाल्यात.
हम्म हम्म हम्म.....
पांढर पण दिसालंय थोड काळं दिसालय. खूप चालू आहे.
का रं का लई उकरलय हित
उकरलय?
कुठं हाय ते
हॅलो.
हा बोल की
रोहित
नाही हो माय
कोण?
हो हो मांजरवाडीच मामा च पोरगं
बरोबर.
हम्म.
हॅलो.
बस
काल पिल्याकड तिकडे जाणार आहे.
कामावर हाय काय ते कपडा कपडा कर नाही पैसे हाय इथं
पहिली तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कुणाला?
मित्राला
गेले का?
तुम्हाला सांगालोय मी.
हा हा हा.
आजीत आलेला का नाही?
ना आलता की
अजित होय केला का बड्डे?
नाही नाही त्याचा काय बडे करायचं?
बरं बरं.
माझ्या मित्राचाच केला नाही आणि त्याचं काय करती? चहा हा चहा पिऊ घातला की.
हो.
आणि हे दिल्या दादाचं?
दिल्या दादाच वीस नाही ति ते आले दुपारी थांबतो थांबल वाटलं होता मालकांन लगेच बोलवून घेतल गेलं ते गेलंच मग आला नाय.
बास करा हे जे एक चपाती करतो.
मग
थोड केलय झाल्यात तैयार जरा मीठ कमी होतं आता घातलना घातलं मीठ
होय.
मोबाईल माहित नाही.
तू नको जाऊ.
हा सांगून ठेव फोन करतो. होय, म्हणायचंय चार पाच राहिलेत म्हणावं आमचे.
नाही परवा तिनं तिला मी म्हटलं की मला सहकार्य करा. मागे पाच काॅल राहिल्यात -‍- नाही नाही म्हटली, करा तुम्ही मी तुमच्यासाठी थांबते अशी म्हणली कि ती तिच्यामुळेच झाले कॉल पूर्ण माझे.
होय.
हम तिझ्यामुळंचं झालं. ती म्हणली कि काय नाही म्हणली, तुमच्या बरोबर मला पण पैसे भेटतातच की, एवढं काय आहे अशी म्हणली‌.
हा हा हा.
काय नाही करतो म्हणल्याव करा म्हणतात.
होय.
संध्याकाळी आता आले का आता मी ठेवला की एकदा पिल्याला विचारून बघतो, करू का कॉल म्हणतो?
हम हम.
करतो, पण आले का आधी हिला लावून बघ दोन वेळेस आणि पुना लगेच तिला लावायचं. जरा असं करायचं दोन वेळस.
बरोबर. हम.
उठली का पोरगी?
नाही झोपली या.
कोन वरडालंय या या या परी आहे का?
परी परी. तिरक बसलंय का भांड हे घ्या कि. चल हो का. हा होय. भरपुर आहे.
मटण वगैरे काय आणू नकोसा
काय?
मटन वगैरे काय आणू नकोसा मंगळवारी मटण आई आणतो म्हटल्या. धाराशिवला जाणार आहे. हम म्हणल्या माझं मी माझं घेऊन येतो, मला कळतंय मटणातलं
मंगळवारी म्हणली का?
हा मंगळवारी. धाराशिवला जाऊन मी त्याच्याकडनं खाटक्या कडनं जाऊन घेऊन येतो. तुम्ही काय कोण आणू नका, कापूण पण आणू देईन.
बरं बरं बरं.
हम म म्हणली चांगल आणतो खावा तुम्ही.
होय.
बरं म्हणलं ठीक हाय, खातो काय त्याला आता एवढं मिळालय तर. खायच काम करायचं.
चार चार पाचस
कोणता?
हम् कधी आता हा ना करा की केलस की,
हम्म केलय.
तिला का नाय घेतली हम् नाय र बाबा त्याला त्याला केबलं फक्त टाकल्या आयुर्वेदी सर थी होना.
काय नाय आहे आमच्या शेजारी आप्पाचं दुकान सगळं आमच पैसे सगळ्याच घरात आहेत. पाच पाच रुपये दहा रुपये हम्
अजून पण शंभर रुपये जातात त्याज्या घरात
होय.
हम्म म कायतर
जर्मनाच आंनायचं